अवा
आला आला एर आला क
हा ते सपलं माझं इन्कमिंग आउड बंग
ह मध्ये म माझ्या इतक लोकचच का सबर
आा
माझं म्हणलंत का लोक स काय
हो तेच की नाही सपन तुझं
बोला
बला म्हणजे काय पाऊस चालू आहे जोरात आणि त्या पावसातन मेरेन कुडगा आलू तू कनाडा आलूय बोलायला दुकाना जेकड अरे काय थांबायच तयार नाही पाऊस पाऊस काही थांबाय तयार नाही रे बोलायसाठी इकड आले नाही नाही त्याला रात्री होणार अकरा वाजतील दहा अकरा याला अस्े अला गेले अस्ेला होय स्पर्धेला गेलंय
याला सगळ्या स्पर्धा अस्रलच असते तर
हयय अष्टा सांगली का
हा त्यावेला पण आम्ही हस्टेलाच गेलो मो मो मोठी शाळा होती. ती न त ग्राउंड वगैरे लय मोठतं आहे आतल्या जाईडला. तिथंच गेले असणार आहे. तिथं शिबिरला होतो मी दहा दिवस.
हा हा कशाच होती स्पर्धा तुझी.
शिबिर होतं शिबिर दहा दिवसाचं.
शिबिर होतं काय.
होय यशवंत हायस्कूलमध्ये मी एकटाच होतो.
हा हा हा हा.
आणि एकटाच रडत होतो मी.
का हा हा ह.
कोणच नव्हतं सोबतीला. सगळ्या पोरी होत्या सहा सात जण. हो अख्ख्या शाळेत एकटा होतो मी अख्ख्या शाळेत एकटा.
अख्या शाळेत एकटा वय.
होय होय आख्या शाळेत एकटा होतो. नाही पोरी होत्या बाकीच्या पण पोरांमध्ये मी एकटाच होतो.
कसं काय तुझी कशी काय निवड झाली.
काय माहितीय आता कशी काय गेले त्या सरांनाच माहिती बघयला.
बर कशाच शिबिर होतं.
तेच पळायचं सकाळी पाच वाजता उठवतय.
हा हा.
नाही उठलं कि दांड घेऊन येते ते हेजात नसते काय ते. आर मी भरती का कशी असत्या तस होतं. पहिलं माझं दोन तीन दिवस लय बेकार गेलं. रडलो एकटं असल्यामुळे कोण ओळखीचं नाही पाळखीचं नाही काय आवरण मला.
बर.
मस्त ते पाच वाजता उठवायचं तेजा आईला असंच असते कुठं म्हणलं. अरे कसलच पळत्यात माहिती का. काय सांगायचं त्याच्या आला असलं पळवलं माहिती आहे का सकाळी प पाचला उठून. उठून आ रा रा रा रा. मग ते दोन तीन दिवस गेल मग जरा ओळखण वाढा लागल्या मग जरा. बरं वाटायला लागलं पण जस दिवस जायला लागलं. तसं ते ज्यायला उठलं नाही. की हाणायला लागलं त्याला काठीनं खान खान खान.
हा हा.
आहेल काय आहे. आणि झोपायचं पण असं अ स्वतःच्या घरातन गाद्या आणलेल्या ना. ती बारीक चटई क र त्यावर झोपायच.
बरोबर.
मस एका कोपऱ्यात मी मी एकटाच होतो दोन तीन दिवस. नंतर ओळख वयला लागली मग त्यांच्यात मिसळलो मी.
बर.
बाकी शाळेतल्या पोरी होत्या सात आठ जणी होत्या. पण आता त्यांचं वेगळं होतं ना त्यांच आपल्या न तच ते दुसऱ्या हॉलमध्ये होत्या आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये होतो.
हो बर. तिघडा आहे का पाऊस.
नाही इकडं नाही झालात इकड गेलं होय नाही नाही. थांबलाय थांब
हिकड बी मी वर बघितलं आकाशात. तर ती पळत ढग असते. की नाही पळतढग पळणार ढगरे ते हलका असते. ते पळते तिथे
बेकार ढग आहे ते ढग मला माहित आहे. मी की मनात जाताना ते ढे ग आल्यावर काय हलत हो माझी याला असलं खरखर खरखर ख कर कर कर कर विमान हलते का नाही आहे आता पडतंय काय का आता पडतंय असं वाटतंय माड व्हिडिओ आहे तुला मी पाठ नवीन अगर छोटा अस लाग ना तुला पाठवतो जसो आत जाते का नाही. तसचं खर खर खर खर खन खन हालते जरा हालते ढगात गेल्यावर हलतययं कारण ती ऑपोजिट साइड न येते ना ती
हा. हा. हा हां
त्यामुळे ते हालतयं गर गर गर गर लई मोठं ढग दिसतं वर गेल्यावर लयं मोठं ढगाच्या आपण वर तिचं असतो सोड पण जसं वर जाताना दिसतंय नाही तर खाली येताना ढग यला लागते ना आपल्याला
हा ते ढागातन बी येत.
हा ढगात न येताना मग ती हालत खराब होत.
होय होय हालत असतं ते विमान वरणं
हो. ते फुकक वरण गेलतो नाही तर फुककलाचेत ना आणि मण होतं ना येतना म वर्ण ट्युलपी बी बेकार होतं अर्ध्या पाव त असंच होतं. खाली सगळ पाणीच पाणी समुद्र सगळं आणि ती वरण ढग ध न न नन आता प्रत्येक आता कधी आता पडते. आता पडते.
बाकी.
तेी पहिल्यांदा गेल्याची हालत तर लईच झाली असेल
होय होय नवीन असणाऱ्यांना नाही बेव वाटतंय त्याला सवय झालं
ती ॲडव्हान्स वाले होतं काी नाही तेी पहिल्यांदा चालतं ना त्याचं पहिलीच ट्रिप विमानातनं इंटरनॅशनल होती त्यामुळे ते झालंय खुश पण ते इमारत बसतात त्याचं ते काय सांगायचं जातं ते
गावात
घाबरलं पाहिजे ते लई घाबरलेते
हम,
विमानाचं काम बेकार आहे ते काय दोन तीन घटना झाल्यापासुन का नाही ते लई वाढताया भिती लई वाटतंय ते
डेंजर वाटतंय
होय हलत विमान असं नाही की हालत नाही. वरती हलते विमान हालत तेच थोडं विमानपण ते हलता हलता लेच हायला लागलं की जरा
होय होय भव्य वाटत पडायला लागलेय काय असं वाटत
वर खाली होते सगळं
ह आणि हेवेत आहे ना ते त्यामुळे माणसाला असं आधानंतरी वाटतं
पहिल्याच दिवशी गेलतोय ना अहमदाबादला विमानं
हा. हा.
त्या दिवशी माझी हालत बघायला पाहिजे मी म्हणलं आय शपथ आात याच्या पुुं कधी मत बस
ह
आला दिवस मला काय त्यातलं कळतं नव्हंतं.
कुठंन कुठें गेलास होता?
हा मुंबईत ना अहमदाबादला गेल तर सगळ्यात पहिलं आयुष्यात पहिल्यांदा होय. आणि एकटाच गेलतो कोण नव्हतो सोबतीला.
पण ही काही इथलं इथं उडतं काही ऐवड नाही पण इंटरनॅशनल डेंजर उडतं.
व्हय ते लई लांब जाते ना. इथं ते उडते पण ते काय शेवटी त्याची व्हाइट तर व्हाईट तर तेवढीच जातंय रे वरती
नाही रे व्हाईट जास्त जात असणार इंटरमॅ
तुडीच असते हाड सगळ्यांची त्यांना सगळ्याला लिमिट असते हाडचे लांब पडल्यालं थोडंभ तिथे असेल पण हाईट, तर ल लगभग ढग्याच्या वरतीच आहेत सगळ्या विमानाच्या. कारण का इमाण एक उडते वि ते याला ले उडत सगळ्यांना
हो नाही हायट आहे कि र एकच पण ते आपल्या इथल्या इथले जातात का नाही आपले मुबई अहमदाबाद इथे त्याच्यापेक्षा जास्त असणार वर हाईट.
ढगापेक्षा तर वरतीच जाते सगळीमानं. टगाच्या वरतीच जायला लागयला लागत. खाली डेंजर असतंय या ढगाच्या खाली गेलं कि पावसातडाकलं वरती गेलं तर मग टेन्शन नाही.
हा
मग ते चालकाला पण टेन्शन नाही चालक पण माग झोपत असाल. वरती गेल्यावर मग काही टेन्शन नाही वय वय झोपते ती.
ह
ते हे होतात ना आउट ऑफ पायलट मोडवरर ठेवतात ते.
बघितलंयस काय तर झोपतत ते
नाही नाही ते सांगताातच की युट्यूब ला सगळळे सांगताातच ते. ते झोपतेेतच होय. ऑटोपायलट मोडवर करतात त्या ऑटोपायलट मोडच म्हणजे काय ॲटोमॅटिक जात न फक्त त्यांना दोनच प्रॉब्लेम असत एक उडवायचं आणि खाली घेऊन जायचं बस्त तेवढं दोनच ते त्यांचं असते बाकी वरती गेल्यावर मग काय प्रॉब्लेम नाही. ऑटो पायलट बोर्ड करून ठेवलं तरी चालतंय.
होय त सांगायला मग त्यावर अभ्यास केलायच.
वयर वयले अभ्यास केला. अभ्यासगच कलाय. आणिर लांब पल्ले हा दोन असत घऊय काय माहिती एक झोपत असते. एाद बघत असल काय त्याला अस पण असू शकत या पण मी आ त्यापर्ंत जेढे व्हडिओ बोललाले त्या सगळ्यांनी एकच सांगितलं की पायलट पण झोपतात म्हणून त्यांचा फक्त वरती उडवायचं. आणि खाली लँडिंग करायचं हे दोनच त्यांचं सगळ्यात मोठं टास्क असते ते. आणि ती सगळ्यात डेंजर आहे.
हो अर चेष्टा आहेवी ते खाली उतरवायचं कसं एवढी माणसं वजन.
त्याच्यावरती मी गेलं का नाही मग एवढं काय नसत त्याच्यात काय कुठलं ढगेत. नाही काय येत नाही सगळं प्लेन असते ओके असते सगळं.
हा
पण जसं आता ढग ढगाच्या वरती हवामान एवढं बदलत नाही पण ढगाच्या खालती हवामान चेंज होते
ह
तुला व्हिडिओ पाठवन मी मला जर बारका व्हिडिओ असला का नाही तुला पाठवतो मी बघ कसं करय भीती कशी वारती
ह ह ह ह नाही भीती वाटणार गी रे इमॅजिन केल्यावरच कळतेय ते आकाशात आता पाहण्या बस पाळणा हल्ला तरी टेन्शन येते दिव्यमानच काय माणसाला सवज नाही आहे ना व रा कशात राहायची
अरे तिथं व्हएतनामला गेलं का नाही काय व्हएतनाम प पासन तिकडचं इमान होतं एक तास का दीड तास होतं आणि लाईनिंग ला दीडशे माणसं पुढं
हा
दीडशे ती इंडियन रुपीज मध्ये सहाशे रुपये मागाय लागले सहाशे रुपये द्या
होय
तुमचा नंबर पहिलाला लावतो
बरंर
मग ती एक दोन जण गेली आम्ही लाईणीत लागलो मग हळूहळू खालण िकन अरे अरे बाबा कसा आहेस अरे त तिकडे कसा गला ओळ ओळख काढून काढून ब गेलो आम्ही कोण काय बोलल की सांगायचं ग्रुप ग्रुप
हा हा
आमचा ग्रुप आहे ग्रुप
आईसपथ
त्यांची भाषा काय कळत नाही त्यांना काय ते काय बोलतात शिवाय देतात काय कत
ह हो
लई शॉर्टकट जाय लागते हवा नाही तर मग जाते तास लई
हम्म
ते एका इंग्रजाला धक्काय लागलेला त ते काय इंग्लिशमध्येध्ये बघ बघ केलं काय माहितीय ते काय झालत एकाची फॅमिली अशी लाईन असते ना अशी तीन चार असं एकाची फॅमिली पुढे होती तन ती ब ब्लेट बिल्ट काढला ना तिथ आत जाण्यासाठी
हा हा
त्याच्याबरोबर आम्ही पण घुसलो दोघं जण आात
हा
आणि ते इंग्र जायला लागला धक्का ते घेवायला ते हट्टखट्ट होत ते काय बघ बघ केलं काय माहिती शिवाय दिल्या असलं त्याना आम्हाला होय वय शिवाजस आपण आपल्याला इंग्लिश मध्ये काही कळत नाही
हम हा
आणि त्याला पण काय इंग्लिशमध्ये कळत नाही म दोघांना पण काय कळत नाही
हा असतच एकेका एकेका असे धक्का दिले तरी काही शिव्या बिव्या देत नाहीत
नाही इकडची माणसंच चांगलीत व्हिएतनाम थायलंड माणसले ब बार आहेत कायकायची माणसाला खराब असते
हा
आता जे ज्या देशात एकोणसत्तर शो चालतो एटी नाईन शो चालतो त्या देशातली माणसं पण तशीच असणार हाईत.
होय.
मग हेज जर इंडियामध्ये करून दाखवायचं. पाक वाटच लागत्या वाटच.
इंडिया वाल्याना काय.
सगळ इंडियन मेड.
म्हणून तुला मंतुय ये सागर पासपोर्ट काढ थायलंडला जायचं आपल्याला आता.
जायच की आपलं आयपत झालं वर जायच, एवढ्यात नाय.
आ.
ऐपत झाली की जायाच. आणि काय?
झाल्या की आता ऐपत आता काय राहिलंय तव्हा?
नाही रे बाबा नाही नाही, नाही अजून काय काय करायचंय. बर कट कर परत कर.
आईला अकरा मनिट झा